आं हा यायलेय बोल.
काय करायलास?
काय नाही फोन बघत बसलेलो तू?
मी पण आता उठलं झोपुन जरा म्हटलं पाच . तेवढं कप्लीट करून घ्यावं तुझं झालं?
नाही अजून जरा राहिले.
किती राहिलत अजून?
मी अजून केलंच नाही मी फक्त तीनच कॉल केलेली.
काय रे देवा.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
करून घेशील का नाही?
आब बघू आता. नंबर तरी मिळे ना कोणाचा. बोल
झाला आवरलोयस?
आवरलं तो.
मी पण आवरलं काय खाल्ली बिललीच की नाही?
होय आता मॅगी खाऊन बसलो.
मॅगी खाल्लीस. कशी करतेस म्हणजे आपली जशी नॉर्मल पाणी घालून नुसतं काय काय वेगळं?
पाणी घालूनच बाई जास्त वेळ लागतय मग त्याला सगळ्याला म्हणून.
ते पण आहे सोड.
हम्म हम्म.
लवकर पटकन करायचं पटकन खायचं काय?
होय.
ठीक हे.
हम्म आज रडलीस म्हणा दवाखान्यात.
. ती कशी करालती माहितेय काय तिजं पोट दुखालतं त्यामुळं. कस तरीच वाटलं.
तिला हे तिसऱ्यांदा सलाईन लावलय.
होय.
होय ती आम्ही तिकड होत. होय तिकडच्या घरात होतं कण तवा्हा तिला आम्ही तवा्हा कणी. मी पपा मम्मी मी लग्नाला गेलेल आणि माझ भाऊ असे. शाळेला गेलेला आणि हि कॉलेजमधन आले आणि हिला पोटात दुखायला सुरु झालं. मग इत दवाखानत जाऊन इला सलाईन लावलं. ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि कुठेतरी सलाईन लावलं होत मग परवा आणि. मागच्या वेळी झालेली ना तिची पिरयडस तेव्हा पण तिच्या पोटात. कालं आलेलं तेव्हा तिला काडा बनून दिलेली दिदीन मग नंतर आणि. आता सकाळी हसत हसत गेले आणि आता मग असेच काय झालं का नाही.
ते गणी आम्हाला एकतर म्हणजे. आम्ही तिथं आतमध्ये ऍडमिशन करालतो ग सगळं. आणि तुमच्या मम्मी. फोन मारला आणि त्या दुसरीचा फोन कनी. अ त्या दादाला गेला आला म तुमची मम्मी म्हंटली. मी बाहेर आलो पाठव मग म्हंटलं ती गेलं की म्हंटलं. तोपर्यत त्या फोरवररती पोन लाग क सारच चक्. करून पडल्या म्हणून मग आणि गेलं. तिथं त्या शिपाई यांनी चॉकलेट आणून ठेवलेली. ओळखीचे होतीत ना ते आमच्या त्यामुळं. तिने आणले चॉकलेट वगैरे तिला खायला घातलं. चॉकलेट कायत वेगळच करायला लागली म्हण दादाला गाडी घात. काडी. बाहेर पर्यंत नुसता गेटच्या बाहेर आणले तर म्हंटली मला उलटी यायला लाग. भला बनली. मग उलटी केली ती मग दबरून पप्पा आला मगड. तुमची मम्मी म्ह मी म्हंटलं यू काय म्हंटलं नाही जात म्हण. मग नंतर म्हंटली चलचल म्हंटली कारण तुमची मम्मी पण घाबरलेली ग.
होय तिची पण बीपी लो होत्या तं बघून.
हा हा मग उगंच कुठ तर आणि काय तर गाडी ला काय तर झालं तर आणि काय करू. म्हटलं चला मी येतो म्हंटल मग आणि मग सोडलो त. तोपर्यंत लगे डायरेक्ट आताच नाहीे ल सोड काही थांबलं नाही. आणि त्याच्यानंतरण चेक वगैरे केला. डॉक्टर म्हंटलं रक्त कमी आहे मी म्हटलं आमचं पित्या की रक्त. आणि कस काही कमी सगय लागय म्हण.
होय ती सांगाल ती मला पहिला रडली ते रडली. कुत्रे आणि म नंतर म्हणे. रला सांगा लागलं आमचं रक्तपित्या आणि ल ह म्हणत्या सारखं. का मना बरोबर खायला असेल पिझ्झा खायला असेल पावभाजी खायला असेल करते.
हगर्लस का नाही.
नाही आहे अजून ते कुठलं ते टू टू काहीतरी ह ना ते. तो फक्त डाऊनलोड केले तर कधी वेळ मिळत पण
व्हय
व्हय
मग मी कधी येऊ ते का हे शिकायला
उदया येनास उदया य
आणि तू तिला तू तिला विचारलीस का त्याला काय बोलतात ते
काय लॉकर बिट्स
लॉकर बिट्स
ते आज ते कि नी किती हो असं मी परवा गेलेलो ना सामान घ्यायला तेव्हा कनी माझी मैत्रीणतीला ना तिला पहिला की सांगलेली सत्तर रुपईला काय मग नंतर तिला कमी करून कणी आज क परवा गेलेल तेव्हा तिला साठ रुपयाला का पन्नास रुपयाला दिला ज जास्त पण येतील जरा अशेच येतेत खरं ते महाग असत्यात
मग ऑनलाईन बघितलंस तु
ऑनलाईन तरी एकशे पंचवीस दीडशे रुपये ला हे
किती म्हणजे केवढंं येते
त्या त्यात पण जास्त म्हणजे तिन परवा आणले की साठ काय पन्नास रोपयाला त्यात जरा आशे तीस पस्तीस तरी असतील
हं
हा ते फक्त काय गोलमनी सारखं असतंय फक्त ते पक्कडन हे करायचं हे होतंय
हा हा
हम्
एक मिनिट अं
हा हा
हॅलो हॅलो
हॅलो बोल
ते दिदीचा फोन आलाता ग म्हणजे आता डान्स शिकवायला जायचा आहे ना. म्हणून मग हो का आता चाले डान्स शिकवायला खायला दे खायला ती म्हणती की आवर मी याय लागले ना म्हटलं ठीक आहे आवरतो तोंड सुजलंय अगं माझ पण हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो